हॅलो
हॅलो
हम्म काय करालयसा यालय
आवाज यई न की
आता यालाय काय
हो हा
हॅलो
हा बोलकी आवाज याला
काय करालाय
काय बसलोय
हम्म हम्म जेवला
आता जेवणार
हम्म हम्म वेळ झाला की
वेळ झाला की आता जेवायचाच की आता वेळ झाला
हम्म हम्म सकाळी जेवा नव्हतासा
सकाळचं झालं की आता दुपारचं
दुपारच होय वेगवेगळं होय सकाळच एकदा दुपारचं एकदा काय केला जेवण होय
तू बोल आता काय करालीस
काय नाही आहे की
आहेस का जेवालीस आहे काय
नाही जेवलो जेवूनच फिरायलोय जरा
हम्म हम्म आणि काय
शी शेताकड गेलेला
हा शेताकडे गेलेलो आता आलोय आता येऊन आता हातपाय धुतलो आता जेवसतवर आणि इकडं आलो जरा
हम्म हम्म हम्म भारी की फिरत आहेस
होय भारी की फिरत आहे तू कस
आम्ही पण फिरायचच की
अ
येतो की येतो की
जेवाय य
कुठे जाऊया फिरायला
फिरायला जाऊया दर्दीला
हम्म गड्डीला जाऊन काय करता दुसरीकड कुठ तर
काय करणार मग कुठे जाऊया म्हणतीस बेळ बेळगावला
बेळगाव ला जायचं कुठतर कायतर बघायला जायच
बेळगावला जाऊन फिरून येऊया काय काय खाऊन येऊया बघून येऊया
हम्म ते मंदिरला तुम्ही एकदा गेलताच की बघायला फिरायला
अ
मंदिर ते होत ते इथं हण ह्याच्या मंदिरला जाया नव्हता महादेव मंदिरला ते इथं आहे ते बेळगावच्या पुढं
हम्म
सगळेजण गेलता वाटतं की फिरायला
होय गेलतो नव्ह फिरायला
हम्म हम्म किती जण गेलेला
गेलाव की चौघी पाच जणी
चौघी पाच जणी गेला मला वाटलं काय ट्रॅक्स करून मोठी गेला
ट्रॅक्स करूनच की ट्रॅक्स करून बी एकदा गेलेलो की
हम्म हम्म हम्म कोण कोण होतं कोण कोण गेलेला हॅलो
हॅलो
हा बोल
कोण कोण गेलेला
गेल्लो अश्विनी गेल्लो मी गेल्लो परत ती रेखा गे सुरेखा गेली
अं लई कुंकू न गेल लगे.
हम्म हम्म. लई कुण कुण गेलं मला समजणार? नावं सांगितल्यावर समजणार.
नाव मला आता तेवढी नावं सांगाया येत नाही बाबा.
का?
का? त्या प्रत्येकीची नाव सांगू? भुक लागती म्हणा पोटाला लवकर
हम्म म तेवढा ऑक्सिजन वाया जातंय ना व तुमचा.
होय.
हम्म.
ऑक्सिजन वाया जातय होय आणि काय करती सांग?
हम्म मामा?
अं.
मामा?
मामा हाय की मामा घरात जेवूय आता वाढ म्हून बसलाय, तेवढ्यात मी आलोय इकडन जाऊन येतो म्हणून.
हम्म हम्म हम्म हम्म.
तुझा दाजी बाई गेलाय केस हे कटिंग कराय.
हम्म हम्म त्याचा नंबर लागतोय का लगेच?
हम्म ध धनु कुट्याला गेलाय तो.
धन कुट्याला केंस कट करायला?
हम्म.
गाव येते हिथ सगळे दड्डीत करायला आणि हे अ दड्डी सोडून धनुकुट्याला व्हय.
दड्डीत लई गर्दी असती म्हणा आनं तिकडं धनुकुट्याला क नई अ भारी करत्यात म्हण केस कटिंग. इथं दड्डीत करत नाही त म्हण चांगलं म्हणून तिकडे गेलाय तो.
हम्म हम्म तेवढं पेट्रोल बी गाडीला
हम्म.
त्याने हजाम पेट्रोल गाडीला तेवढं वेस्ट हजामाच पैस वेस्ट.
होय. भारीच है तेे काय काय सगळं हे करायला घेते शंभर रुपये?
काय काय करताय मसाज बिसाज करून घेत असेल.
हम्म.
हम्म मसाज तेन करतात कि तेन बी.
म ये की बाई इकड.
येतु की.
तु जीवून ये.
हम्म हम्म जीवून येतो. तुम्ही बी जीवून या, काय केला जेवायला आज?
जेवायला भात आणि आमटी आज भाकरी बनवायनी.
का?
आज भाकरी तुझ्या मामाचा उपवास आहे त्यासनी फोव करून दिलो. आणि म्हटलं आता आम्ही दोघं काय कशा आला म्हटलं भा अ
आज कसला उपवास?
आज रविवार ग.
रविवार पण धरतायेल.
हम्म रविवार ज्योतिबाचा कुळाचा वार धरत्यात.
हां हां हां.
हम्म. भारत हवे चालत तर त्या शहरात सारखं नाही इथ खेड्यातऊ तम्ही मंगळ दता म अ शाबू काही नाही अरे रवा फवा हेच का तुम खायचं
हम् हम
शत काय फोव फोव खाहीत नाही शबू बराबर खात
कडक उपसधात हम्
हम् कडकपास मग जातीसाहेबरोर कडक उपास
होय हीतानी बरो
शेतातन काय काम नाही धंदा नसत्यात आम्हाला शेतातन जावं लागतंय हम
हम्म भूक लागत नाही
हम्म
हो
तुझं काय जेव्हा आहे
कटिंग करून कधी यायचं आम त आमचच का आंडी
हम्म
मला गावा आहे नाहीत आळंदी तुम्हाला आळंदी गाव आहे
ह मला आवडत नाही
आमबी आबी आंबी
नाही बा तुझा मामा न आम्हाला पुन आणंदील होय का होय
हम हं
तुझा मामा काय जायत नाही शिला लवकर संध्या दूध काढून जायचस तर चोरास माळ करत जाऊन तुझा मामा
हम्म कसाला खोटं बोलतेड
मग त्या आ
मास केवढं नाही जाळ जाळकलेले जाळं टाकलेलं खेकडी मास किती आणलेली हम्
क मास मांस आनल काते बबा घान
हम्
तु ज मनाला जायला लागल मा लावले तुझ्या मामाने किती आणले
आम गन मसे आमच्या मा्मा न ना आण हो मक्षी
हो होय गवडी मोठी गावली म्हण बा बाबू सांगूला कि बाबू सांग बाबू गेले की
ह ह उला
त प्रकाश म आणि तिकड गेली त्या माममीला नेन दिल्या
पट करा दिलेस पर परयरा
विचाराचे
हम् कसन हम्म
घराडायच्याधी
पोरस न बटी काला देन हम् आमच्या होते की
आवाज नाही तूती मास ला ह ग
हो खातोय क
असं खातस आहे
त घेत
हम्
होय होय
मी नाही ब खात मी मसाळ खात नाही तिकड खायत नाही म प पंगड नाहीड
जे
फक्त चिकन चिकन बी खाईत नवस्हतो खरं आता लोकांच्या पाहेन असं स वयळ लावलेने कोंबडी म्ह बघ करायच थोड खाती कोंबडीच बी खा म्हणून सवय लावले मी कोंबडी खाय तु मट
हम हम
ह ते आता्
मडिकन मटन ोडत जिंगलल काय ख
हो चिकन मटण तरच तेंग ण खायचो का नाही ते ज म्ह ते जिंक खाय म्ह
हम्म इथ तर गावाकडच झिंक चांगलं असतात ते
ना चांगलं अस की हम्म
पोटाला काय झालं काय झालं
होठ आहे कारे होठाला काय झाले?
होठाला काय झाले-
पोटाला नाही-
हम् हम...
पोटाला काय खायचं तेच सगळये काय खायचं सांग? नाई ग ते माशानी तर मला असं घरात- आला वास सगळ मला नाही ग घरात- जर मासळीचा वास आला तर प्रत्येक भांड्याला वास येतय त्या म माझं मनच उटते त ते
आम्ही कसं कवा बी इकत आणुन- खायत नाही असं जे कुठ तरी मामा असं पावसाळ्याच्या दिवसात... होय
हम्म हम
बांगडय़ा बी घेतेत खरं ते मी नाही बाई मी माझ वस्तू मी वेगळीच करतेय बघ
हम्म मन होत नाही ते एकेकाला जे खायचं...
हम... हम्म ते पण दोघं खातात बा बाबू खातय आणि हि बी खातात मीच तेवढं नाही.
हम्म म् सवय करायची-
खालेलं सगळं म्हण माझ्या उलटीच होतय बाई- म्हणून ते खायचं कशाला-
ह् मन इसकून खायचं नाही तेच मन इसकलेलं ते की...
हम्म नाहीच रे मनात येतच ते- खालंय खायच्या आधीच डोळ्या, डोळ्याचं हे होतंय तेे.
हम्म बघून नको होतय.
हम्म फणसाच गिर खाणार आहेस का तू?
ठेवा कि. ठेवा की. ठेवा की.
ठेवतो ये घेऊन ये हे घेऊन येतोय घरात येत.
हम्म, हम्म घेऊन येवा.
तु ये की लवकर.
येतो की.
हम्म.
आणि एक पाच मिनिटांन आणि एक पाच मिनिटांने जेवून खाऊन येतो.
हम्म भारत कुठे गेलं?
तेनी गेल्यात भाडं घेऊन.
हम्म.
मोठ्या गाडीला भाड आहे, भाडं घेऊन गेले.
फोन भावड्याच्या आणि मी बी फोन करत बसलो ग. अश्विनी च जमना म्हणून चालू केलेले ते. मी शेतासन चालू करलो येवलो येवली. फोनच उचलाय नाही ना अश्विनी.
का? ते फोन चालू होता वाटत दुसरा त्यांचा म्हणून फोन उचलाय नाही.
हम्म तेच आता म्हटलं ही कुठे बिझी आहे तर म्हटलं हे. घरात गेल्यावर करावं मग घरात आल्यावर बी केलो आणि बी चालूच होत.
हम्म.
आणि
ये लवकर फिरून येऊया ग.
कुठं फिरून येणार?
कोल्हापूर चल, कोल्हा पूर तेन फिरून ये म्हणलं येऊ.
चला की कोल्हापूर ला कनेरी मठ दाखवतो.
चल की घेऊन एकदा एक तस घेऊन चल. फिरून दाकवून येे चल घेऊन.
आठ दिवस राहायलाच चला.
आठ दिवस राहिला नव चल आता भांगलेले बी नाहीत.
हम्म, शेतातली काम करा की तोपर्यंत.
होय ग रॉप कराय यायचं पाहिजे की.
शेतातली काम आवरा.
होय तेच कि रॉप करायचा आहे ब मध्येे आता.
हम् हम् आणि
आणि काय.
हॅलो हॅलो हलो हॅलो ते हॅलो हॅलो दुसरं असं काय बी बोलायचं हो तिला आपण मी सांगवल म्हणून असं बोलायचं नाही आपला आपण कागी विचारत बसायचं अस शिवाारी शि लणी
ह
वाात बुटो न कट कितीसायल म त सहाय